हॅलो, हॅलो.
हा हॅलो आवाज येतोय काय? आवाज येतोय काय?
म येतोय की, काय करायलाय?
काय नाही बघा, हाय आताच जेवलो वगैरे, तुम्ही जेवला सा?
हम्म, जेवले की बाजारला गेलतो. हम्म, माळवं ते ना आनलं काय नव्हत माळवत.
बर.
हम्म, मग? काय चाललंय?
आ आ आज, आज बाजार असतोय का तुमच्या हिकडं?
होय आमच्याकडे आज असतय मंगळवार, शुक्रवार असतोय.
दोन दिवस बाजार असते सकाळचा भरतो काय? हम्म, हम्म. आमच्याकडं शनिवारचा आणि बुधवारचा असतोय. शनिवारी, बुधवारी बाजार असतो आमच्या इथं.
काय? हम्म. अं तुमची मुलं काय करतात मग शाळेला जातात?
मुलं शाळेला जातात दोघं पण शाळेला जात्यात. हो एकटा दहावीला आहे, एकटा सहावीला आहे, होय अ तुमची मुलं?
आमची मुल गेली होय, आमची मुलं गेली शाळेला.
तुम, शाळेला गेलीत.
होय, आता चार वाजता एक येत ते आता दोन ला एकनार दोन आली काय चाललंय?
काय नाही बघा का नाही दिवसभर हेच ते आपलं मुलं गेली हा या लागला आवाज मधी मध जरा असा कट होत होता. येतोय आता व्यवस्थित. हेच की, सकाळी मुलं शाळेला गेली डबा वगैरे घेऊन की, त्याच्यानंतर मग चाल असते आवरायला सगळं. घरातलं सगळं आवरायचं वगैरे, हा दिवसभर तेच मग. धाकटा मुलग येतोय चार वाजता ता. तो आला की जरा त्याचं पाऊस वगैरे अम पाऊस आमच्या इकडं, मध्यंतर जरा लागला. त्याच्यानंतर काय बंदच आहे पाऊस. आज जरा असं वातावरण झालंय फक्त. पण लागाय नाही पाऊस. हो. तुमच्याकड पावसाचं, काय आहे काय पाऊस?
आमचे पा पाऊस नाही हो. पावसाच्या याला पिकं करून आलेय, खरं आता त्याला पाऊसच नाही. काय करायचं आता? पावसाळा पाहिजे बघा, पावसाशिवाय बी बियान यायला पाहिजे कि, भात सगळं आता, पिवळ झाल्यावरण झालंय.
होय, ते पण आहेच खरं. जास्त पाऊस असला तरी नुकसान होतंय, नसला तरी शेतकऱ्याच नुकसान आहे. नुकसान होतय खूप होय. तुम्ही शेती करता ना?
आम्ही शेती आहे, आम्ही येऊन जाऊन करतोय थोडे दिवस इकडं, थोडे दिवस तिकडं, असं करतोय. मता काय करायच? हम् ता पाऊस पडला की, खत टाकायला जायला पाहिजे.
होय, ते मग आलंच की. शेती केली की सगळं आलं त्याच्यामध्ये नंतर ना. होय.
होय. आणि, आणि काय करताय सासूबाई? जाताय का नाही तुम्ही?
सासूबाईंच्याकडे ते ना, हा जातोय आम्ही. कधी कधीतरी मधून अधून अं जातोय असं. हा म्हणजे ह्याच्या आदोय कसं, वर्षाला असं सारखं जायला चालत होतं. पण आता ह्या वर्षी जरा मुलगा दहावीलाये. त्यामुळे इतकं जाणं येणं होत नाही. पण असतं जातोय वरच्यावर. सणाला तरी जातो तेच मग. कारण गणपती, आपला दसऱ्याचा वगैरे सण, दिवाळीच्या सणात. तेन आम्ही जातोय तिथं. कारण गणपती वगैरे आम्ही तिथंच बसवतो ना, सासूबाईंच्या तिथं. अजून तिकडं त्यामुळं. मग तुम्ही घरी गणपती पण बसवता का?
आमच्यात आमच्या सासूबाईनी बंद केलं. म्हणून आम्ही इकडे बसवतो आमच्याइकडं. आता पंधरा वर्ष झाले, आम्ही इकडेच करतोय. अ सण करून खायचं. आणि परत देवाला निवद नाही, असं वाटतंय म्हणून आम्ही गणपती इथंच बसून, साजरा सण इथंच करतोय आम्ही. हम्म मुलांना ते चांगलं वाट ना गावी गणपती, आपण करून खायचं. नेवैद नाही काय नाही. आपल्या घरात कसंतर वाटतयं, असं म्हणतात मुलं.
नाही बरोबर आहे सोडा. खरं हा, ते बरोबरच आहे, जिथं राहतोय तिथं असल की हे होतय. पण नाही, आमच्यात कसं, आता मिस्टरांच्या कामासाठी आम्ही बाहेर आहे. आणि गावी सगळंच सणाचं सगळं सासु सासर तेंन घरीच तिथंच. मग ते आता ती तिकडं, आम्ही इकडं. मग ते वेगवेगळं नाही करायला पण होत मग. जातोय आम्हीच. आम्हाला सुट्टी काढून दोन दिवस जातोय, तरी असतंय गावात पण छान मजा येत सोडा. गणपती वगैरे बसवून आपली सगळ्यांच्या सोबत येते चांगली. एक चार आठ दिवस मोडतात पण मजा येत्या तेवढ. जरा ह्या वर्षीच आता जरा मुलग्याची दहावीए त्यामुळ जरास अवघडाय कसं जायचं काय जरा चालू आहे.
अजून आपल मुलं लहानाय तेन म आमाला एवड काय वाटत नाई म्हणजे एकटा पाचवीलाय
हम्म ह.
आणि दोन लहान हाइत ती बालवाडीला हाइत एकटी पहिली एवड चार मुलं हाइत आमच्या इत झालं हम्म म आता काय? एकाला आणाय जायचं एकाला सोडाय जायचं एकाला आणाय जायचं असं चालू असतय.
दिवस तुमचा त्यातच जाइत असल की ओ लाहान मुल घरात असली काम पण तशी लई हे असत्यात
हो सकाळ सकाळी डब्यांची घाई असत्या चपाती भाजी करायची तेचा डबा दे हेला नेऊन सोड तेचा डबा कर तेला नेऊन सोड असं चालूच असतंय आमच्याकड.
होय तरी सगळं ऍडजस्ट करतासा म सगळी.
होय सगळी करतोय आमी म आता. काय करायचं घरात देवपूजा असत्या. नाष्टा मिस्टरांना कामावर सकाळी जातात.
होय घर घर म्हटलं की बायकांना आपल्या सगळ्या ते सुटलेले नाइत काम. ती सतत म चालूच असतय ती दिवसभर. तुमचा तुमचा आवाज मदी मदी येईना. झाल काय व्यवस्थित. हॅलो! हॅलो! हॅलो!
नाइच.
हा आत्ता आला बरोबर आवाज तुमचा आवा मदी मदी कट होतोया
माजा वय
हा हा मदीमदी ना कट व्हायला लागलाय जरा जरा ब्रेक व्हाय लागलाय मदीमदी हा.
हा आता यालाय.
हा आता या लागलाय जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे हेच्यामदे त्यामुळ तसं हुतंय?
हा ते. तेच की आता एक वाजता जेवाय आले की ते जेवाय करून वाडायचं सकाळी जातात. नाष्ता करून म आल की आणि जेवाय वाडायचं. असं चालू असतय मग
की सगळ्यांच्या तयारीच सगळं चालू
चहा पाणी नाश् तेंच खायला बिळायला द्यायला लागतय मुलांना
हो
आण तेंना आदिच जेवन द्या लागतय आठ वा आट साडे आट वाजल म्हणल की ताट पाइजे म्हणतात मग काय करायचं आदिच करून बसायचं जेवण.
होय नाय बरोबराय सोडा कर हे सगळं दिवसभर हे बायकांचं अ ठरलेली काम एत आणि हे मुलातन करायलाच लागतात. लहान असो मोठी असो ही काय ठरलेलीच एत
आणि काय आता कुट ट्रीप काढावं म्हटलं तर शाळा मुलां
होय
नाही
तुम्ही कधी गेला
होय आम्ही ट्रीपला गेलो होतो बघा गेल्या महिन्यातच आम्ही मुलांना ते पण हा आवाज येतोय
हा ट्रीपला कधी गेलता का नाही म्हट
होय हो गेलो होतं गेल्या महिन्यातच गेले होते अ आता ते पण थोरल्या मुलग्याला दहावी चालू झाली की वर्षभर कुठं जाता येत नाही म्हणून त्याला घेऊन गेल होतं गेल्या महिन्यातच
गणपतपुळा, मार्लेश्वर बघायला गेलो होतो छान आहे मस त आहे तिकडं मार्लेश्वरला गेलासा तर असं ठिकाण बघण्या सारखं आहे एकदम सगळ्या झाडी वगैरे तेन छान आहेत खूप सुंदर आहे मार्लेश्वर त्याच्यान आ बघण्यासारखा आहे तिकडे छान आहे त्याच्यान होय तुम्ही कधी गेलता का तिकडं?
मी जाऊन आलो की विशाळगड परत प पन्हाळा आणि म गणपत पूळा, मार्लेश्वर, सिंधुदुर्ग आणि हे गोवा पची सगळं करून आलोय बघा ह
हा म
आ जाऊन बघून आलो बघितले ह परवा गेल्या महिन्यात आणि काशीला अयोध्येला असं गेलेलो
हा म भर भरपूर आलायसा की फिरून ह
होय फिरून आलो बघा हा
भरपूर होय मग अस त म्हणजे अस ह्याची ट्रिप काढून गेलतासा काय अ ट्रॅव्हल्स वगैरे करून जातात तेन असं
होय, होय पन्नास बायका होत्या अ त्याज्यात न गेले
मग व्यवस्था वगैरे होत्या व्यवस्थित त्यांच्या नव्हे त्याच्यातून तुम्ही गेल्या नंतर सगळं असतंय व्यवस्थित सगळं
होत की जे आचारी तेन घेऊन गेले होते आम्ही जेवणासाठी चहा नाश ष्टा जेवण ते सगळं होतं मग आंघोळ, बिंगोळ नदीला होय
होय नाही सोबत आपलं आचारी वगैरे असलेलंच बरं
हा ते जेवण चांगलं नसत ना बाहेर म्हणून आम्ही आचा
होय, होय हा, हा ह ते बरं झालं
तेच बर जेवण चांगल नसतय होय
मग तुम्हाला दर्शन वगैरे झालं व्यवस्थित सगळ्या ठिकाणी आमचं गाव इकडं गडहिंग्लज कडं
होय हा, हा
होय पावसाचं म्हटलासा तर हा हॅलो येतोय का आवाज तुम्हाला
हा ब हा येतय हा
हा तेच म पावसाचं म्हटलासा तर पाऊस बघा मध्यंतर खूप होता पाऊस आता ह्या दिवसात अलीकडच्या दिवसामध्ये पूर्ण पावसाचं म्हणजे आता बंदच झालंय का आठ दहा दिवस झाला पाऊस पूर्ण बंद आहे.
हा
आता पाऊसच नाहीये आता बघुया असं वातावरण तर व्हायला लागलं पण काही पाऊस नाहीये आज हॅलो आवाज का मधी ना व्यवस्थित हॅलो हा असं का मधी मधी आवाज काय एवढा कट वाया लागलाय?
तेच म्हणाले बाहेर आले मी
नाही तरी पण का कुणास ठाऊक सारखा मधी मधी सारखा आवाज कणी मधीच थांबायला लागलय
होय नव्ह गडिंगलज भागाला पाऊस बीस वगैरे नाही म्हणतासा मग शेतकऱ्यांच अवघड आलं की
शेतकऱ्यांच अवघड आलं आणि आमची तरी म्हणजे शेती बघा सगळी पावसाच्या पाना पाण्यावरच अवलंबून आहे आमच्या गावात तिथं म्हणजे अं खाली मा गावात पाणी तिथे आहे पण आमचं जे जी वस्ती आहे ती आमची वरती आहे अशी डोंगरावर
मग तिथं कसं पाण्यात आता तिथं काय पुरवठा नाहीये दुसरा जे असल ते पावसाळीच पिकं म्हणायचीत सगळी आता ह्यो पडला तरच पिकलं म्हणायचं आणि मगच त्याच्यातून काही असल ते नाही तर मग काय असच
काय करायचं आता काय आवगढ झाले कि सगळं शेतकऱ्यांचं मग
शेतकऱ्यांचा अवघड झाले असला पण जास्ती असला तरी त्रास आहे नाही तरी त्रास आहे लय अवघड होतय ते काय
हम्म मुलांच्या शाळांन तेन हाय व्यवस्थित पोर ते कलास ला कुठं घाटलाय काय?
क्लासला वगैरे नाही त म्हणजे शाळेमध्येच ना त्यांच्या अ म्हणजे त्यांची शाळा कशी आहे रुटीन त्यांच सकाळी आठ ते चार शाळा असत्या त्यांची आण त्याच्यानंतर मग चार वाजल्यापासून मग काय धाकटा तो काय घरीच येतोय पण थोरलाय त्याच कस शाळेमध्ये चार वाजल्यापासून त्यांनी एक तास दोन तास तेनी अ अ अ हे करतात अ तासभर काय असल ते त्यानची दिवस ते काय शंका असतील ते विचारून घेत्यात आण त्याच्यानंतर ते त्यांना बसून वाचन वगैरे करायला लावतात मग साडेसहा ला घरी येतो तो कारण एक्स्ट्रा क्लासेसच्या ऐवजी त्यांनी ते चालू केले शाळेमध्ये त्यांच्या. म्हणजे पोरांना काय असल्या शंका वगैरे तेन विचारायला तिथंच बसून वाचायचं कारण घरी आले की पोरं करत नाहीत अभ्यास मग तेनी ती शाळेत आता पोरांच्यासनी केलंय आण ते बरंच हाय घरी आली की पोर काय आ अभ्यास करत नाहीत लक्ष देत नाहीत मोबाईलकड बघ इकड बघ आशी करतात
हा हा मग गडिंगलज स्वतःच घर हाय काय तुमचं?
हा आमचं तिकडं स्वतःच घर हाय ते पण तिकडं सासु- सासरे असतात आणि आम्ही मिस्टर पोरो वगैरे ते- मिस्टर, पोरं वगैरे आम्ही, बाहेर असतोय.
हा,
होय,
झालं बरं, झालंय आणि काय, काय चाललं आणि,